उइऐ
आहे का?
हा आवाज येतोय, आहे आहे काय बोल? कायच नाही मी इकडं आमच्या रूम मध्ये बसलेलो, ती माग कुळ आहेतना आमची.
हां हां.
त्यांच्याकडे गेलेली.
हा हा हां.
हम्म. असंच काहीतरी पराक्रम चालू असत तिथं.
झोपत नाही का दुपारी?
नाही दुपारी झोपत नाही ती आणि दुप पारी जर बाय चान्स झोपली, तर मग दमवणार लय रात्री असं.
अवघड आहे आमची पण दोघ आजिबात झोपत नाही त्यांना झोपच नाही, पण रात्री का नाही जेवल्यावर समोर कोण उभारले ते पण दिसत नाही आम्हाला, मग कधी आहेत तिथ पण झोपू शकत आम्ही, असली आम्हाला कपॅसिटीच नाही मग पुढच्याच बोलण एकायची पण नाही त्यांन मारलं तरी काय फरक पडत नाही आम्हाला.
पण ठीक आहे की म्हणजे दिवसभर झोपत नाही म्हटल्यानंतर रात्री तरी झोपते ती, ही अकरा वाजले तरी जागी असते्या.
हम.
अकरा वाजलं तरी तेच.
हम.
तेच, म्हणजे आता ते काल आम्हाला हे दिलेय रोजा. हम. ते मी पस
हं हं.
प प्रत्येक कंटेनर मध्ये गेलंच पाहिजे आणि स्ट्रिक्ट ली, स्ट्रीक्तली सांगायचंय समोरच्याला आठ वासचे पण.
का? तुम्ही ज्यामध्ये आळी झाली यतच टाकायचंय?
हा पण चेक करून, प्रत्येक प्रत्येक कंटेनर हा चेक झालाच
पाणी क म्हणजे तुमच्या इकडे पाणी कसं येते, म्हणजे दोन दिवस? हा बरोबर आहे मग, ते साठा जास्त असतय ना त्यामुळेच वाढत.
मी बनवून देतो, त्याच्यामध्ये कस अं डासांचं प्रमाण वाढतंय, आळ्यांचं प्रमाण वाढतंय म्हणून सांगतात. पण माझं म्, हणजे माझी जरा कॉलनी टाईप एरिया आहे नाय. मग सगळ्यांच्याशी वरच असतात. मग प्रत्येकच्या घरात आतमध्ये जाऊन. बघून हा फ्री फ्री फ्रीज मध्ये पण बघायलाच पाहिजे सोड पण कधी कधी एक एक जणांचा आतूनजीना आहे ना.
हां
मग आतून जिन्यावरून जाऊन मग, ते सिंथेक्स टाकी बघून मग टाकायला पाहिजे असं
बापरे! अवघडय
आणि जरा व्ही आय पी एरिया असल्यामुळे त्यांचे ते कमळांच्या फुलांच टँक वगैरे आहेत ग. छोटे छोटे त्यामध्ये गप्पी मासे सोडायचं.
हम्म
हे त्यांनी सगळं सांगितलंय किती आहेत? किती क्वांटिटी द्या असं सांगितलंय आम्हाला किती जणांच्या. ह्याच्या आहे ते तस त्या हिशोबनें मग त्यांना सांगायचं. ते एकदा
परवा झालेलं पेशंट कसं आहे? आहे का बरं?
ह आहे की बरी आहे.
तथेच घेऊ आले काय एजबीनसी दिथस?
हा एचबीएन दोन दोन दिल्यात आता.
हम आयशाचा कॉल असणार आहे.
नाही कोणतरी वेगळंच करतय कॉल स्पॅम पडतंय स्पॅम. आयशा म्हणजे व्हॉइस कॉल असतोय ना तिचा.
हा मग आता मला आलता म तेच समजले असेल ते मी कट केलं मी तिला म्हटले होते ना तुझा कॉल झालावर तिला कॉल करायला सांगितलेला.
अन नोन नंबरन याय लागलाय कॉल मला.
हा हा
याची एच बी एन सी ब दोन झाल्यात ऑलरेडी
हा
मग त्यांनी म्हणजे थोडे दिवसच ठेवणार आहे तिथं नंतर घेऊन जाणार आहे. म्हणजे मम्मीकडे तिझ्या,
हा हा
तेवढ्यात जेवढ्या भेटी होतील तेवढ्या मी त्यांना सांगा लागलोय. एक दीड महिनाचा एक डोस इिथंच घ्या आणि मग जावा म्हणून
हो हेचार आहे ना?
हा एचर आहे म्हणून. या एच आर म्हणजे अक्षरशः फिट आलेली तिला. म्हणजे अे हातपाय वाकडे झालेले इंजेक्शन,
हे डिलिव्ही झटके वगैरे आलेते का?
हम्म म्हणूनच तिला इथं तिच्या मिस्टरांना सांगितलंय मी
हम्म
जरा हट्टीइतेने म्हणजे
होय होय ते समजलं त्या दिवशी आणि हे आणि आता तू तुझा एरिया तुझ्या घरापासून किती अंतरावर हाय?
दोन किलोमीटर आहे.
चालत जातेस?
होय कधी कधी चालत, कधी कधी हे सोडतात.
हा, मग तू पण घ्यायची ना स्वतःची गाडी.
नाही नाही, कसं आहे गाडी घ्यायला काय हरकत नाही, पण तो सगळा एम आय डी सी एरिया आहे एन एच फोर हायवे आहे त्या साईडला.
हा हा हा
त्यामुळे हम्म त्यामुळं अवघड आहे.
हम्म हम्म, आणि परत इकडची, आमच्या इकडची तुझी मैत्रीण भेटलेली का नाही?
महादेवी
नाही नाही, आमच्या चार मधली ग्रुपमधली आमच्या.
तुमच्या ग्रुपमधली ना, ती त्या दिवशी आलेली तिथं डिलव्हरीच्या वेळेलाच म्हणजे मी त्या पेशंट सोबत गेलेलो तिथं त्यावेळेला, ती ऑपरेशनच्या फ्री अप साठी आलेली. बहोद ती मग विचारत होती टार्गेट काय दिलंय काय, कसं कम्प्लीट करताय?
हम्म
असं मग, मग टार्गेट माझं होतंय म्हंटलं, काय एवढा विषय नाही.
हा हा
मग नंतर, पुढचे ट्रेनिंग कधी लागणार आहेत?
ट्रेनिंगची लय घाई गडबड, आमचं इथं आहे ते होईना.
ते तुमचं आता एन सी डी चंच राहिलय ना, तिचं पण ते राहिलंय.
हा मग तिचं माझं राहिलंयच की.
हम्म, म्हणूनच ते एन सी डी च्या ट्रेनिंगसाठीच, हे करत असणार ती.
होय, ते कधी होणार बाई किती दिवस झाले?
होय ते झालं तर बरं पडतंय गं, म्हणजे बऱ्याच लोकांचं राहिलंय आपल्या ग्रुपमधल्या.
हा म्हणजे ते बाकीच्या सगळ्या अशा तेम त्यामुळे क नाही लय टेन्शन व्हाय लागलंय आम्हाला पण.
तना मग त्यामुळे बाकीच्या सगळ्यांचं राहिलंच ते.
होय
तुमचं ते चौदा दिवसाचं दिल्यामुळं
मी अडकले ना बरोबर, ते डबल ट्रेनिंग लागल्यामुळं मी अडकले.
हम्म आणि त्याच्यानंतर जरी ते दुसऱ्या महिन्यात झालं असतं ना, तरी तुमचं
पण ही लिस्ट आली होती, परंतु ते दुसऱ्या महिन्यात कॅन्सल झालं. नाही आता केलेलं मी परवा सरांना पण आता विचारते आणि एकदा सर कधी लागतील जरा लवकर बघा म्हणून, झालं ता शक्यतो दोन वर्ष होत आले आता, म्हणजे नाहीतच आहे ट्रेनिंग. दोन वर्ष जॉइनिंग होऊनच दोन वर्ष झाले आता.
हम्म
हम्म, बाकीचे सगळे झाले आहेत परंतु तेच नाही.
ते एच बी एन सी पेज फोर पण राहिले ना?
हम्म, त्याचं काही हे नाहीे पण, जे लागतात महत्त्वाचे ते तर पाहिजेत ना.
हम्म, आणि मुळात आप लं इंडक्शन लवकर लागलं ते पण बरं झालं.
होय, आधी ते झालं बरं झालं.
हम्म, आता माझ्या आमच्या सोबतच्या जॉइनिंगच्या अशा आहेत ना, त्यांचं इंड क्षण जवळ जवळ आठ महिन्यानंतर लागलं.
हा म्हणजे ते पण फक्त त्यांचं पेमेंट चालू होऊ दे म्हणून, इंडक्शनचं घेतलं होतं.
हम्म, एचबीएमसी पण झालं त्यांचं, पण एचबी वायसी अजून नाही.
मग आता त्यांचं एचबीएसी झालं कणी, मग त्यांच्या बरोबर आमच एन सीडी लावून टाकतील.
होय काय. आणि डबल वेज घेऊच शकत्यात की तेनी, म्हणजे वर एक हॉल आहे खाली एक आहे त्यामुळे होऊ शकते. पण शिक्षक अपुरे पडणार त्यांना.
हम्म. नाही होय जर दुसरे चालू असले ना, ट्रेनिंग मग होत नाही.
हम्म. ते आता म्हणजे, एल एच वी यांच वगैरे असलं कणी, तर मग ते सगळं मिळून त्यांना लोड पडते मग ते.
हा ते सीएचओ मध्ये त्यावेळी कसं झालं, आमचं जे पंधरा दिवसांच ट्रेनिंग लागलं कणी. त्यावेळी सीएच उंच. नंतर एलेचविंच असे सगळे एकदमच याच. चालतंय त्यामुळं कणी, इतकं ते म्हणजे पूर्ण ते ट्रेनिंग सेंटर. गजबजलेल सगळीकड तुमचं एनसीडीच. तुमचं एन सीडीच, आमचं ओ ट्रिपलीच. त्यामुळ कणी, ते पूर्ण गोंधळ झालं.
हा. आणि अ जेवणाच्या वेळेला पण किती गोंधळ असायचा.
होय, आणि त्यात पाऊस.
हा.
नाही त्यावेळी थंडी होती, शेवटचा वेळी थंडी संक्रांत.
लास्ट हां संक्रांत.
हं.
चौदा चौदा, तारखेचाच पिरियड होता तो. ते लास्ट टाइम आपण ते हे पण, हळदी कुंकूचा कार्यक्रम पण सेलिब्रेट केला नाही काय.
होय. आणि ते नाही हेला, आणि सुरुवातीला जे इंडशन. तेचं लागत त्यावेळी नुसता पाऊस, जेवायला चाल पाऊस. बाहेर पडल पाऊस आम्ही, तर तिथं राहायला होतं कणी. संध्याकाळी पण पाऊस पडला कणी, ते आतमधून असं पाणी व्हायचं कणी. ते पूर्ण असं पाय त्यात बुडायचे इतकं, पाणी व्हायचंय आणि मोठा पाऊस असायचा ना. ते उतार असल्यामुळे जायचं लगेच निघून, परंतु मोठा पाऊस पडायचा.
आणि म्हणजे, पत्रा बाहेर असल्यामुळ आवाज किती गुमायचा तो.
होय.. आणि वरच्या हॉल ला वरच्या हॉल ला. ट्रेनिंग घेताना काही वाटत नव्हतं परंतु, ते खाली कणी लगेच समजायचं दंगा व्हायचा.
शिकवताना सुद्धा लक्षात यायचं नाही, एवढा आवाज असायचा.
होय. त्यांना हे ट्रेनिंग ये असं असा वर्षातून वगैरे जरा तेवढंच, एंटरटेनमेंट मजा पण होते फ्रेश पण होते.
आणि सगळ्यांनसोबत भेटायचं ते वेगळंच.
होय.
हम्म. सगळ्या सोबत भेटणं होतंय ते वेगळंच. ते ये ट्रेनिंग मध्ये काय शिकवत्यात, हेच्यापेक्षा जास्त आपण सगळे
भेटण्याची ओढ, हम्म... आणि आपल्याला महिन्या महिन्याला मिळत होता ह चान्स ऑक्टोंबर. नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी चार महिने कंटिन्यू होतो आपण.
एकदा तर हा, सप्टे नोव्हेंबर नोव्हेंबर मध्ये. काय तर, पहिले आणि शेवटच्या आठवड्यात दोन ट्रेनिंग लागले ते.
हा लगेचच पंधरा दिवसात आपण भेटलेलो. हम्म.. पहि पहिला आठ दिवसांचं झालं.
होय.
पण नंतरचे ते, अ.. पाच पाच दिवसांचे. चांगलं झालं पण, आणि कुठल्या कु कुठल्या भागातन कुणाकुणाची ओळख किती म्हणजे
हे होळ पक्कीच झाले माझे तर गारगोटी आजऱ्याच्या मैत्रिणी कट्टर झाल्या.
हम्म
आणि तेव्हाच आपली झालेली ओळख असं कुठं ओळखत होतो आपण.
तेच माझ नाव निघतंय कनी हेजी वाट बघतोय मी.
हा होय होय नाही नाही नाही निघालं तर परत आणि विचारणार ना तू. हा.
बरं ठीकाय चल
हा चालेल